हॅलो, बोल की काय कराय लागलास?
काय नाही ब बसलोय. जायचं थोड्या वेळाने जेवायला नाही अजून थोडा वेळाने जेवायच, तू?
काय नाय ब हाय आता बघ आम्ही टर्फला गेलेलो होतो, तू काय आला नाही खेळायला. मग आता जेवय प्लॅनिंग आहे, तरी त्याला पण नाही आहेस तु. असं करतोयस बघ.
हे काम होतीत जरा शेतातली.
बरं.
त्यामुळ आलो नाही.
बर.
कोण कोण आल तिथ?
का? हाय की. मी हाय. स्वयम हाय. संक्या हाय. तन्या हाय. गेलतेलो. आम्ही काय जेवायला जायच प्लॅनींग केलेलं.
हा. हम्म हम्म. चालायच आता. परत कधीतरी येऊया.
मग परत कधीतरी बघ, आमचा ट्रिपचा प्लॅन चाललाय बघ येणार आहेस काय ट्रीपला?
कुणीकडे?
अ असं लांब जायाच. दहा दिवस तरी.
चालतय की घरात विचारून बघतो?
बघ. केरळ ट्रिप काढायची म्हणतात.
चालते की माझं काय नाही तसं.
येनार आहेस ना?
हाय की.
जमतय ना तुला?
जमतंय जमतंय.
हा तेच बघूया म्हटलं तुझं काय? वायला तर आला नाहीस स्ट्रीप ला तरी ये निस्त बघूया म्हटलं विचारूया.
हम्म काय काढायचा टाइम.
हा. मग काय अजून काय चाललय?
काय नाही बघ निवांत हाय.
कुठे जातोयस कामाला का शेतातच?
त्या शेतातच जातय.
हा.
त्यात जॉब एक बघायच चाललंय.
बर बर.
कॉलेजला काय आता सकाळच असल्यामुळे दुपारचा टाइम मोकळाच असतय नाई. आता पाऊस चालू झाला की, शेतातली कामं पण बंद होत्यात.
होय.
बघायच जॉब.
आणि काय कसला करणार आहेस का काय? बघतो मी ना तसा.
आता माझं टॅली वगैरे झाले त्यामुळं, बघितलं तर अकाउंटंट म्हणून बघायचं नाही ती इकड
हा सीएकडे चांगलं आहे मिळाले तर. होय. की ना कोणतरी असलं तर बघ मिळतय का?
एक दीड वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायचा
हा. काय शिकत शिकत तेवढं झालं म्हणजे वरपर झालं हाय नं
होय.
म
तेच बघाय चालय आता
हा डिग्री होईसापर्यंत जरास तरी काम केल्या तर तुला पण अंदाज येत ना पुढ क
होय. डिग्री झाल्या नं कुठंतरी जॉब बघायला लागलास की,
एक्सपिरियन्स मागत ख हा ते हायच - हा असच असतय आता सगळीकडे तेच हाय डिग्री डिग्री होय नव्ह नाय तोपर्यंत त्यांना लगेच एक्सपिरियनस आणि पण पाहिजे
होय फ्रेशर म्हणलं की मग कमी पगारावर काम करायचं.
होय त्यापेक्षा कॉलेज करत करत काहीतरी केलं की नंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर चांगला पगार मिळेल.
होय नाय तुझ तुझ ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि तू अजून फ्रेशर आहेस.
हा कमी पगार भेटते ते हायच तो आणि त्रास
होय.
अवघड हाय
हूं
मग ट्रिप साठी बघ आपल्या बाकी सगळी तयार आहेत. मग म्हणलो तूला पण इचारून बघू या तू काय म्हणतोस बर बर
काय कसं जायचं आपण
हे बघ आपल्याला इथनं पुण्यातून ट्रेन हाय.
हा
म पुण्यातना ती डायरेक्ट ट्रेन केरळमध्ये जात्या
हा
त्याज काय आता सगळी म्हणतील तसं रिझर्वेशन करायला पाहिजे हा
त काय आपलं जशी स्टॉप असणार त्यानुसार कराया पाहिजे.
हा म्हण आ आपण डायरेक्ट केरळलाच जायच केरळमध्ये एका ठिकाणी उतरायच तिथ
तेच की तिथन फिरताना जे स्टॉप आपण घेणार त्या नं सगळं नियोजन
हा ते आहे. स्पॉट बघायला पाहिजेत सगळ्या कुठले कुठले आहेत काय काय आहेत ते त्यामुळ म आपल्याला चांगलं पडल ते हूं मग कुठं बाहेर फिरायलास काय? काय घरात आहेस?
आता तरी घरात आहे बग.
ह कडेज बतला.
नंतर जायचं जरा मित्र आले खाली जायचं.
गेम खेळालाय.
होय.
होय. तू खेळतेस काय?
हा म्हणजे खेळला जातो. मग आता मध्ये मध्ये बंदच केलंय ते बंदच. जातो परवा मध्ये घेतलेली महिना पण नसेल झाला. महिनाभरातच आत्ता डिग्री केल्या बघ. तर परत घ्यायचे एवढे
काय नाही आयडिया आता काय येत्याच?
आयडिया काय नयेत. त्या परत गुगल ला गेला आता. हां. त्यांना लगेच आयडी येत्या ना काय विषय नाही आयडीचा.
होय.
धन्यवाद. खेळू कधी कंटाळा आता कॉलेज वर न आल्यावर रूमवर पडलो कि मग जरा मस्ती वगैरे चालू असतंय मित्रांबरोबर खेळावाचं त्यांच्या बरोबर
होय तेवढं चाललायच हॉस्टेल वर अस
होय मग जेवण आलं की कस बाकीची गेम खेळत बसत्यात. घरात फोन करून ये काम होते त्यायावेळी. म त्यायावेळी बसायचं न तर मग पिक्चर वगैरे काहीतरी बघत बस तो रात्री. परत रात्री गेम खेळून झाली की मग मायाकड येत्यात परत मला त्रास द्यायला पिडायला. .
काय आता सगळीकडच आहे शांत अस उठली की पिडायला येत्यात.
हां झोपत पण नाहीत स्वतः पण, मला पण झोपू देत नाहीत. लवकर म्हणलस तर, तेनच्या टायमिंगला झोपा तेनच्या बरोबर झोपा हां तू काय पण कर मग. झोपायचं नाही हां. झोपलं की उटवून ठेवत्यात मग.
होय. ते आम्ही पण मध्ये गेलतो दहा दिवस बाहेर.
हां. तसंच असतंय, मित्रांचं होय मित्रांचं तसंच अस
आणि सकाळी उठणार कितीला सहा वाजता.
एक दोन आमची रेग्युलर टायमिंग असतय. हॉस्टेलला गेलो कणी,
हम्म.
एकदम रेग्युलर टाईम आहे, आठवडा भर तीच. एक दोन ला झोपायच. आणि सोमवार. ते शुक्रवार किंवा शनिवार. कितीला सका सकाळी उठायचं लवकर. आणि फक्त र रविवारीची जी. तांनून, दुपारी बारा एक पर्यंत काय असेल ते. कोन उठवायला येत नाही काय नाही.
हम्म हम्म.
जायचं परत जेवून आल्यावर परत झोपायचं. रविवार ची. आठवड्याची पूर्ण झोप, रविवारी कमप्लीट करायची बग.
एका दिवसात काय असेल, ते झोपून काढायचं.
हा अस असतय अरे!
आणि कसाय माहती काय? आत गावात असल्यामूळ ना, कुणाचं लक्ष नाय आणि आमच्या हॉस्टेलच्या मालकांची वगैरे नारळाची झाडं लावलेली हायतचं. रे जुन्यापासन कोकणात आहे ना ते. मग नारळाची झाड. हो माणूस आहे तिथ आणि पोर कशी. कोकणातले असल्यामुळे यांना झाडावर चढता येते. मग रात्री सगळे झोपले की झाडवर- चढून नारळ काढायची. हे मग. फोडून मस्त पैकी नारळातलं पाणी प्यायचं. खोबरं खायचं टाकून द्यायचं इहाआ हा. नारळ तर असले भारी आहेत एक एक नारळातलं पाणी पिल आणि खोबरं खाल्लं की पोट गच्च भरतय बघ.
एकदम मोठे असणार नारळ.
हा मोठे आहेत आणि गोड पण आहे रे खोबरं. पाणी दोनी पण त्यामुळे जरा चविला लागते मग मग जरा जास्त जाते. अस हास. ते बघा मस्त मजा चाले. हो यांच. सस्ते सगळ तेच सकाळी लवकर उठायची नावं घेत नाहीत पोरं पण
हा ते काय सगळीकडच असते.
आमचं बघ कॉलेज किती ला असतय पावणे दहाला असतय.
नऊ ला उटवत असतील.
कुठं साडे नऊ ला उठतात.
साडेनऊ एवढे लेट.
हा आणि आरतीला दहा वाजता आम्ही कॉलेजला निघतेोय वरती पावणे दहाच कॉलेज आम्ही दहा ला निघतोय वरती. ते कॉलेजला जायला. अस आमचे आणि कॉलेज वरन खाली यायला त लगेच गडबड असते हॉस्टेल ला.
हाय टाइमिंग च्या आधी गडबड.
आधी येतय आम्ही पावणे एकला रिसेस होतय आमचे म्हणजे जेवाला सोडतात पावणे एकला नाही साडेबाराला ये ते खाली. संदेश.
सगळी.
हा सगळी साडेबाराला खाली.
हममम
आणि नंतर दुपारी पावणे दोनला कॉलेज परत भरत. ते आम्ही दोन सव्वा दो दोनला वरती कॉलेज आणि येताना खर
तरी शिकवत नाहीत.
आणि कसय सुटताना कॉलेज सुटतय पावणे पाच ला. आम्ही क चार स
टायमिंग मग जास्त आहे कि तुमची. पावुणे दहा ते पावणे पाच.
होय.
आपल शाळेसार
शाळाच शाळा माहिती तस काय आहे ते काय आहे त्यात काय बोलायल?
एक कॉलेज मध्ये कॉलेज सारख काय नाही शाळा. बस झाल नसल उभा राहावा वही आणली नसली उभा राहावा.
नाही हे तसल नाही काय करत सोड.
इकडे आमच्या गल्लीला तस आहे.
आ?
ह्या कलेला तस आहे रे. होय.
आपसेंट राहिल्यावर उभा राहावा. मी तिला सांगत होतो आम्हाला असं तसं करतात.
बेल झाली कि वर्गाच्या बाहेर थांबायचं नाही.
हा.
शिपाई सगळे फिरत असत्यात.
व्हय. आमची शाळा होती तशी.
हम्म
काय शेवन घाल
हम्म स्ट्रिक्ट होती ती.
पाय घालायचा. टाय बेल्ट.
सहावी सातवीत काय तर युनिफॉर्म वगैरे जरा चेंज
चेंज केला हो आदोदर का.
तिथले दोन तीन मित्र होतील माझे आधी
हा.
पाचवी सहावीला असताना.
ह म नाही नाही अईळत नाही अ
सगळ्यांना टाय कंपल्सरी.
हा. चांगला.
हम्म.
चल तुला नंतर घे पडल्यावर
चालदिस.
अच्छा बू तर कहीत अ ज